हॅलो
कसा हाईस.
हो मी ठीक आहे. तू कुठ, तू कसा आहेस.
मी पण ठीक आहे. काय चाललय तुझ.
काय नाही बघ बसलोय. तू काय करतोय?
काय नाही आता पेपर झाल. मग सुट्ट्या हाईत्या. आता पावसाळा पण येतोय. मग म्हणल आता जरा लावावा तुला फोन. फिरायला काही प्लॅनिंग बिनिंग आहे का नाही.
हो जायच आहे‌ लका. तू कधी येणार आहेस मग गावी‌.
आता येणार आहे. सुट्ट्यात आताशी लागल्याता पण. जर काम इथ आहे की. ति काम ऊरकायची आहे ती राणातली. म्हणजे तिकड राहण हिथ राणात, तिकड राणात घरातल्यासनी काम हाईती. मला इकडच हाईती काम. थोडीशी डॉक्युमेंटची काम हाईती.
ह
म्हणजे, त्या आधार कार्डचा माझा प्रॉब्लेम झालाय र. म्हणजे त्याला नंबर लिंक करायचाय माझा. तो पहिला नंबर नंबर होता का नाही, तो पडला फोन. म्हणजे फोनच पडला र पाण्यात. तिकडे एकदा फिरायला गेलेलो. कधी शा, क्लासची आमची ट्रिप गेलेली र मग तवा तिकड पाण्यात पडला फोन. आणि त्यामुळे मग तो नंबर पण, सिम कार्ड पण बाद झाल. तो फोनच गावला नाही. त्यामुळे मग आता तो दुसरा नवीन नंबर घेतला आहे. मग आता तो आधार कार्डला लिंक करायचा आहे. पॅन कार्ड ला करायचा आहे. परत मग ती झाल की सगळी प्रोसेस ते झाल की, परत मग बँकेत पण करायच आहे. मग बघू, मग ती सगळ झाल की मग येणार आहे.
मग तू, तुला अंदाजे तरी किती दिवस लागतील.
हम्म, अजून दहा बारा दिवस तर जातेल त्यांला काय प्रोसेसला. कारण तुला माहिती आहे आधार कार्डला ती आधार कार्डचा आता जरा वेगळच नियम झालेत रे. ते नंबर लिंक करायला. तिथ नंबर लावाय लागत. तिथे वेटिंग आहे. तिथ माणस किती ते नंबर लावत्यात माहितीय का? पाच वाजता नंबर लावतेत माणस काय काय तिथ.
होय, बर मी काय बोलतोय, दहा पंधरा दिवसानंतर आला की मग कॉल कर.
करतो की, मग कुठ जाणार फिरायला. ती आधी ठरवा लोकेशन कुठ कुठे जा
जायचा प्लॅन केलेला आहे.
तू बघितलय.
हो मी सडाबाकपूर बघितलाय. गेल्या वर्षी आम्ही सगळेजण गेलतो. मग तू पण या वर्षी येणार हाय म्हणजे तु पण आलास ना, एक दहा दिवसानंतर मग मला कॉल कर. मग जाऊ आपण प्लॅन करून.
हम्म जाऊ की मग. तु सडावागपूरला गेला आहेस काय हेच्या आधी.
हो सडावाकपूरला मागच्या वर्षी गेलतो की.
काय काय हाय तिकडं मला एवढं माहित नाही रे तिकडचं कारण मी ति तीकडं गेल्यालो नाही का मी गेलेला कुठं माहिती हाय का मागच्या व क्लास हुता
अरं तिकडं कोयना धरण हाय
सडावागापूरच्या तिकडं कोयना धरण हाय होय?
होय कोयना धराण आहे तिकडं तिकडं उलटा धबधबा एक हाय छानपैकी पवन चक्क्या आहेत मोठमोठ्या उलटा धबधबा म्हणजे अ पाणी बघ पाणी बघ धबधब्यातून खाली येत म्हणजे पाणी तरीपण खाली पडत तना
हा
म दरीतून त्या बाजूनं अं पश्चिमेकडून बा पश्चिमेकडील बाजूकडन वार येतात ती पूर्वेकडे पाणी ऊढतं उडत म त्याच्यामुळं त्याला उलटा धबधबा नाव दिले त्यांनी
म्हणजे त्या वाऱ्याच्या फोर्समुळ वर पाणी हवेत उडत. त्यामुळं उलटं होतंय असल होतय का तिथं?
तीथं गेल्यानंतर एवढं एवढी थंडी वाजते एवढी थंडी वाजते ना बोलायचं कामच नाही, म्हणजे ते कोकण भाग आहे ना.
कोकणात थंडी म्हणजे पावसाळ्यात पार कोकणात पाऊस लय असतोय माहित हाय पण ती बघितलेला नाही जाऊ जाऊ आपण तुला माहितेय मी आ
मला माहित आहे, पण तिकडची माणसंबींनस खूप छान आहेत. आम्ही त्यांच्याशी एकदा संवाद साधला होता गेल्या वर्षी. आणि तिकडं मक्याची कनसं बीनसं छानपैकी अशी खायला भेटतात. आता पावसाच्या दिवसात. हो आणि आम्ही आम्ही ते जाताना इथून मेवा घेऊन गेलतो आम्ही आणि तिथं आम्ही मेवा खाल्ला होता. आपण वेळे हो मेवा.
आणि मेव्यापासन काय भेळ बनवली काय? मला वाटल.
मेवा पासून भेळ नाही रे, पण मेवा शेव आणि मेवा तिथे गेल्या नंतर खाणं- आणि तिथल्या वातावरणात जाऊन आपण ते मेवा आणि ते कनिस खाणे म्हणजे अप्रतिम अप्रतिम
होय भारी काम हाय लका तुमचं, मी आम्ही गेलो का नाय आता कुठं गेलेलो माहीते का बरकीला गेलेलो.
म बरकीला गेलेलो तवा हाय का नाय- आम्ही काय काय बघितलेल माहि तुला माहितीय का त्या बर्कीच्या तिकडं पूर्ण असा जंगल हाय. आणि दोन मोठ धबधबा हायतीन. तिकडं आता अ पाऊस पडाय लागला का नाय, तिकडं फी किती आहे माहती का तिथं चार्जेस हायती शंभर रुपये तिकीटाय एका पर पर्सन चं. आणि तिकड तुला माहितीय, असं पूर्ण जंगलातू असल्या गेल्या गत आहे आणि वॉटरफॉल हाइत. तिकड जंगलात मोठंच्या मोठं. आणि तिथं काय बरं जळू लागतेत. तुला माहितीय का जळू काय असतं?
जळू म्हणजे काय रं?
अर ते आपलं रक्त म्हणजे रक्त शोषतं म्हणजे रक्त आपलं पेतं आणि ते एकदम असं फुगतं. मला दोन लागल्यालं जळू, म्हणजे असं पाक फुगल्यालं, आणि त्याला तुला माहितय जळूचं अं आं मेडिकलमध्ये पण म्हणजे दवाखान्यातनी पण काय काय ठिकाणी स्किन बिन खराब होती का नाय, म्हणजे समज काय कायसनी आता फोड्या बीड्या उटत्याती का नाय? त्यांना ती जळू लावत्याती आणि ती तलं रक्त म्हणजे अशुद्ध रक्त पि पि पितं ते जळू आसाय.
होय का मग
मं ती हा मग ती जळू दोन चिकाटलेली माझ्या पायाला आन अशी फुगलेली ती.
होय
तिकडं लै जळू बिळू चिकाटतित, असलं मोठं दोन धबधबं आहिती का माही लोय मोठ धबधबाय हाय तिकडं लोय गर्दी असते. तुला माहितेय का की मी गेलेलो, मला वाटतंय दिपवाळीच्या एक महिना आधी घर गेलेलो.
होय म्हणजे तुमची, अं तुम ती कॉलेज थ्रू ट्रिप गेलती की काय?
नाही नाही नाही क्लासची आमच्या ट्रीप होती, आमचा मी एक क्लास लावलेला. मग त्या क्लासची ट्रीप होती मग. त्या ट्रीपला किती, आठशे आठशे रुपये कॉन्ट्री काढलेली. मग ती एक मिनी ट्रॅव्हल्स केलेले मंग. त्याच्यातनं गेलेलो फिरायला.
होय मग तिकडे गेल्यानंतर तिकडलं क्लायमेट, ब्ली मेट कस होते?
हम्म तिकडं आपल्या इकड सारखं नाही तिकडं त्यो कोल्हापूरचा भाग पडतोय कोल्हापूर जिल्हा आहे तिकडं. मग तिकडं माणसांची भाषा पण वेगळी राहतिया, म्हणजे आपल्यापेक्षा आपली जरा वेगळी आहे. आणि तिकडं तुला माहिताये? तिथं आम्ही जेवण करायला दुकान म्हणजे हॉटेल बिटेल शोधा. एक हॉटेल नव्हतं, एक हॉटेल. परत मग आम्ही एका गावात गेलो. कुठल्या तर गाव हुतं, त्याचं नाव नाही माहित. अन तितं गेल्यावर परत मग तिथं काय खाल्लं माहितये का, भजी घेत भजी किती घेतली, दहा प्लेट भजी घेतली. आणि मला वाट ते वीस का किती तर वडापाव घेतल्यालं, आम्ही किती जण होतो, पंधरा सोळा जण होतो. त्यामुळं तेवढं घ्यायलाच लागलं, आणि तेवढं खाऊन पण असं म ते तिकडचं जरा भागच जरा कसातर होता. तेलकट होत ते. पाहिजे जेवण हा मं तिकडं हॉटेल बिटेल नसल. मला वाटतंय तिकडं आहे का नाही एवढा म्हणजे भाग सुधारलल्याला नाही अजून तिकडचा
होय का?
हा तिकडे एवढं काय नाही, म्हणजे हॉटेल बिटेल नाहीत मंग त्यामुळ पण अवघड झालं, आणि परत मग धबधब लय मोठा धबधबा म्हणजे तिथ एक दोन धबधबा आहेती. एका साइटला अ लय वरनं पाणी पडतं पण. एकात आम्ही पव्हलो आणि पोहायला गेलो तिथं माझा फोनचं डुबला
होय मग, फोनचा डिस्प्ले गेला असल किरे.
नाय फोन डेड झाला, त्यो फोनच चांगला नव्हता म्हणजे फोन चांगला होता. फोन पाण्यात भिजल्यामुळे डेड झाला, आता काय करायचं?
होये.
हम्म.. बरं आता आम्ही आलू का नाही मग आपण जाऊ फिरायला.
बर बर ठीक आहे ठीक आहे नक्की जाऊ हा हा चालतंय ठेव.